हॅलो!
कोणेय?
हा आवाज येतोय?
हॅलो!
हॅलो! हा आवाज येतोय का? हा बोला की. काय करायलाय?
काय नाही बघ देवाला दिवा लावत होते.
हा हा होय आता सासरच आसतय ना, दिवा वगैरे लावायचं.
आवाज क्लिअर येईनाई ग.
आवाज क्लिअर नाय?
हा बोल.
हॅलो! रेंज मध्ये या की.
हा वर आलेस की
हांव.
हां.
जेवण झालं का म्हटलं संध्याकाळच.
तयारी चालूय.
हा हा, काय म आज स्पेशल हाय की नई काय? रामनवमी
आज पेशलं व्हय, रामनवमीच दुपारीच केलं होतं आत्ता काही नाही बघं. आता करायच, चपाती करायची आता भाजी. हम्म
सकाळीच होते ना ते नैवेद्य वगैरे रामनवमीच, हा हा. काय मग काय बनवलेलं स्पेशल? हो गेलो होतो सगळ्याचं
प्रसाद आन, हा.
तेच, नाही काय बनवलेलं नैवेद्यामध्ये म्हटलं?
आम्ही व्हयं, आज मसाले भात, रसगुल्ले. स्पेशल होत आज ह् ह् ह्.
मसालेभात कसा बनवताय?
मसालेभात होय?
काय नाही आपलं हे अ बिर्याणी मसाला घालुनचं की, सगळ्या भाज्या वगैरे टाकून. हा.
हा हा, म तांदूळ कुठला वापरताय?
तांदूळ व्हयं, बासमती.
हा हा.
हम्म.
मग कसं प्रमाण घेता पाणी? एक, एक वाटीला एक वाटी
एक हा एक वाटीला एक वाटीला एक ग्लास पाणी घालता येतच की.
हा हा.
हम्म.
भाज्या कोणत्या घातल होता?
भाज्या डब्बू मिरची, प्लावर, वटाणा, बटाटा.
हा हा म्हणजे आपल्याला कुठल्या आवडीच्या भाज्या आहेत त्या पण घालू शकतो मसाला भातात. हा हा तांदूळ आदी भिजत ठेवाय लागतोय का?
हा तांदूळ धुवून घेऊन परत अ भाजून घ्यायचा चांगला मसाला वगैरे सगळ्या भाज्या भाजून घेईन. मग तांदळु टाकायचा हम आणि
मग ते मसाल्याचा ते मसाला मिळतोय बिर्याणी मसाला वगैरे ते घालताय का असं गरम मसाला? हा हा.
हा लसूण, खोबरं, आलं घालायचं चेचून बारीक करून.
ते काय ते?
हम्म.
म्हणजे भाज्या आधी वाफवून घ्याय डायरेक्टच कुकरला लावायच?
नाही नाही डायरेक्टच, डायरेक्ट. तेलात भाजून घ्यायच सगळ कांदा, टमाटो सगळ्या भाज्या, नाही कुकरमध्ये घालते.
हा, तस एक जण कुकर ला पण लावतात.
हो वरती पण बनवते, कुकरला पण लावते, छोट्या कुकर म
वेगवेगळेचे एते, मसाले भात म्हटलं की प्रत्येक घरातली टेस्ट वेगवेगळी प्रत्येकाच्या हाताची चव पण त्यात उतरते. हम्म, हा हा आणि कायं तुम्हाला येतंय म्हणजे असं वेगळं, बनवायला वगैरे?
हॅलो.
हॅलो.
हा बोल कि, इकडं आता आलेय.
नाही वेगळी अजून रेसिपी वगैरे ढोकळा हे तेन येते का म्हटलं तुम्हाला.?
मला व्हंय, मला चकली येते ढोकळा येतो.
हा हा, ढोकळा कसा बनवतांय? प्रिमिक्स आणतांय का घरीच तयार करताय पीठ.?
नाही नाही, घरचं आपलं बेसन असतंय ना,, तेच
हा हा.
हा.
म्हणजे त्याचं प्रमाण आहे काय? एक वाटी बेसन घेतलं तर काय काय घालायचं त्यात.?
काय नाही, एक वाटी बेसन घेतलं तर काय थोडं म्हणजे अर्धा लिंबू घालायचा
हा हा.
सोडा घालायचा एक चमचा.
हा हा.
आणि चवीपुरतं तिखट, मीठ थोडंस साखर घालायची. आणि चांगलं फेटायचं हां पिठ
साखर पण घालायची का थोडी.?
साखर पण घालायची,, हा.
हा हा हा, आणि तेल पण घालतात ना त्यात.?
तेल नाही घालत,, वरणं घालायचं परत,, हा वर न. ढोकळा झाल्यानंतर पूर्ण आपण हे केल्यावर त्याला वरून फोडणी द्यायची. कडीपत्ता, मोहरी ते घालून फोडणी द्यायची. ह
जिरे मोहर्याची फोडणी करायची.
हा हा हा, साखर घालायची पाण्यात हिरवी मिरची घालायची. कडीपत्ता घालायचा, आणि खोबरं पण किसून घालतेत.
चालतंय हा,, ने म ते वाफवायचा किती वेळ वगैरे असं
काय पंधरा, पंधरा वीस मिनिटं ठेवायचं.
हा हा.
ताटात... ताटात पिठवत ताटाला तेल लावून पिठ वतायचं ताटात आणि
हा हा,, म्हणजे आधी कढईत पानी उकळून घ्यायला पाहिजे, आणि मग ते ताट कढईत किंवा तव्यात वगैरे ठेवाला पाहिजे भांड्यात.
हम्म.
हा हा. आता कसं ते हेचं ढोकळा पॅन पण आलेत ना ते
हा ढोकळा पॅन पण आलेत, पण आपण
हा हा. नाही ग बाहेरच्या यायच्या पेक्षा घरगुती ढोकळा छान होतोय बाहेर कसं ते ओलं ओलंच असतय जास्त प्र हे करून एकदम ओलसर असतंय ना तो
हम
ते वजन भरायसाठी ते ओलसरच करत असतील
हा तेच की
चकली वगैरे पण बनवताय
चकली
हा
चकली एक किलो तांदूळ घ्यायचे त्याला आ एक किलो डाळ घ्यायची मुगाची, एक वाटी हरभऱ्याची, एक वाटी हा सगळं प्रमाणात घ्यायचं एक, एक वाटी शाबू घ्यायच एक वाटी पोहे घ्यायचे एक वाटी आणि उडदाची डाळ अर्धी वाटी घ्यायची हे सगळं म उडदाची ची डाळ मुगाची धुवून घालायची, हरभऱ्याची डाळ एक वाटी ती पण धुवून घालायची
हा, हा, हा
तांदूळ धूवून घालायचे
हा, हा, हा
हा फूटाण्याची डाळ घ्यायची एक वाटी, अ शाबू घ्यायचं एक छान भाजत्यानी धने टाक
हा, हा ते चांगलं भाजायला पाहिजे ना कच्ची राहिलं तर आणि मग चक चकली वगैरे बिघडू शकते
होय सगळं, सगळं चांगलं भाजायचं आणि दळून आणायचं परत मग काय पाणी ठेवायच तेवढ्या याला एक लि एक लिटर पाणी ठेवायचं त्यात तिखट, मीठ, तीळ टाकायचे पाणी उक उकळत्या पाण्यात पिठ घालून गरगटायच आणि झाकून ठेवायच पाच मिनिटं जरा, जरा घेऊन मळून हा करायचं
कसं मग एक वाटीला तर चार वाट्या पीठ घेतले तर पाणी किती ठेवायचं त्याच अर्ध ठेवायला लागेल काय
आता सगळे आपण एक किलो तांदूळ घेतलं सगळे एक, एक वाटी घेतलं तर पावणे दोन किलोची आपली ही होती
हा, हा पीठ तयार होत असल
हा आणि मग तेवढ्याला एक लिटर पाणी ठेवायचं
हा, हा, हा
हम्म दीड
मग ते एक पीठ एकदमच वाफवून उकळून घेतलं चालतय का
कोण घ्यायचं एकदम वाफून घ्यायचं आणि थोडं थोडं ताटात घेऊन मळायचं
हां, हां, हां मग चकली तळताना पण जरा काळजी घ्यावी लागते ना
'हा चकली तळताना पण काळजी घ्यावी लागते, ' नाहीतर ती- हे होतय ना विरघळती पण एकदा एकदा- हा-
तेल किती कढवून तेल किती घालायचं. - कसं तेल जास्त झालं तर मग चकली पण हा हा- एक दीड किलोला एक वाटीभर तेल. -
वाटीभर तेल घालायचं, तीळ घालायचे हा-
तसंच चकली कशी जरा काहीतरी हे प्रमाण वगैरे इकडं तिकडं, झालं की लगेच- बिघडण्याची शक्यता असत्या हा त्यामुळं जरा ते- परफेक्ट सगळं प्रमाण व्यवस्थित करावं लागत्या.
हुं
हा हा मग ते जर तेल मोहन जास्त झालं तर मग चकली तेलात पण विरघळते ना. मग ते मोहन जरा व्यवस्थित पाहिजे.
व्यवस्थित सु करायला लागतय गॅस मोठ मोठं, करून, चालत नाही बारीक पण चालत आ
चकली म्हटलं कुरकुरीत होते का अशी एकदम.
छान होती चकली कुरकुरीत होती होय
हा हा हा मग तळताना कसं बारीक गॅस करून तळावं लागत.
हा मीडियम गॅसवर तळायची लई, बारीक नाही मोठा नाही मीडियम वर तळायची.
मग ते कसं तळताना व्यवस्थित. तळायला पाहिजे नाही तर मोठा गॅस केला आत कच्च राहणार वरून
होय मग ती कसं असं गडबडीने काढलं की ते कच्ची पण राहती मग आपल्याला त्या वेळेला कळत. नाही दुसऱ्या दिवशी अशी मऊ होती मग एकदम
मऊ पडत असेल हा मग ते एकदा मऊ पडलं की ते खायला पण चकली कशी अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत पाहिजे तर. खायला टेस्ट येते ना. आणि फराळात म्हटलं तर चकलीच सगळ्यांना आवडते बऱ्यापैकी.
चकली सगळ्याना आवडते होय शिस्तीत तळावं लागते.
पदा फराळच जमला असं म्हणतात.
हो
चकली मेन आहे दिवाळीच्या फराळात लोक गोड खायला बघत नाहीत. चकली चिवडाच जरा जास्तपैकी तिखटच बघतात जरा खायला.
हो चकलीच सगळ्यांना आवडते मग.
कि यायला पाहिजे ते कसं जरा प्रमाण इकडे तिकडं. भाजणी जर कमी भाजलींत जरा बी
तर सुध्दा चकली येत नाही चांगली होय होय
हा तेच की मेन भाजणी ति मग परत ते उकड काढणं मोहन. सगळ्याच गोष्टी त्यांमध्ये हे आहेत महत्त्वाच्याच आहेत चकलीला प्रमाणात. घ्याव लागत जरा कमी पण होऊन चालत नाही जास्त पण होऊन चालत नाही ते अवघड होतंय मग जास्त वगैरे झालं तर मग चकली. तुटण्याचं प्रमाण किंवा म्हणजे चकली मऊ पडते हे असं. तळताना पण जरा काळजी घ्यावी लागत असेल?
हो हो ठेवताना पण त्याला काय ही त्याकड ब्याच व्यवस्थित ठेवावं लागतंय हो, नाही नाही हो.
हा हा, मग किती किलोची बनवताय तुम्ही?
आम्ही दोन किलोची बनवतो.
बा हा हा
हो
हम् नाही चकली छान म्हणजे चकली खा आवडली ना मग सगळ्यांना, की दिवाळाचा फराळ आवडला असं होतंय.
हो
चालेल बघते मी तुमची रेसिपी हे करते, आणि करून बघते ट्राय करते मी रेसिपी आणि मग कॉल करते तुम्हाला. चालेल चालेल ठेवू का मग?
बर बर ठीक
हा हा ठीक ये.
हा